हॅलो हम्म चापानी झालं बघा, तुमचं?
आमचं चहापाणी झालं, जरा जनावरं आहेत दूध काढायला आलोय खाली इकडं.
किती जाणणार आहेत?
दोन-तीन आहेत बघा.
म त्यासनी वैरण काडी
वैरण काय आता उसाचा पाला पक्का, हत्ती गवात चालूयं की.
घालताय का?
मग तेची कुट्टी करताय? हे तशीच घालता?
हॅलो
हॅलो त्याची कुट्टी करता की काय
होय कुट्टी करतोय.
हा हा
कुट्टी करतोय त्याची
हा
आणि वाळकं काय आता गवात हाय.
हा हा. हा हा म चहा पाणी झालं बघा, तुमचं? तुम तुमचे तुम् हॅलो
हा बोला की.
हम ह म काय ड्युटीवर हायसा म्हणा. मग आता धुतांय भीतांय काय ते? हा मग धुताय कसं आता?
काय?
धुताईसा डोरं
होय जनावर आता आता या उन्हानं उष्माघात जरा होतोय जनावरांना त्याच्यामुळं धुयाय लागत्यात.
हा हा.
तर बाहेर
हा हा
हा
हा हा
बासं करा आता बासं करा.
कोण?
ये बास करा.
कोण ते हा कोण ते?
शेजारे आमचे
हम्म हम् हम् स अ. हा ह जेवण डाळ ल्या शिजायला डाळीची आमटी करायचे आहे भात. भाकरी भाकरी जरा शिव्या आहेती. परतणार आहे कांदा चटणी मीठ घालून. आणि डाळीची आ. हाय शिजाई टाकला तर आम्ही डाळीची आमटी कशी करतो सांगू.
हा.
अं डाळ शिजाय टाकल्या. डाळ थोडा उशीर शिजली कणी मग तर शेवग्याची शेंग घालते.
हा.
लगे घालीत नाही लगे घातले की मग ते गिर्र होते मग चवी लागेत नाही थोड्या वेळाने
हा हा.
तोपर्यंत पण लसूण शिलून टोमॅटो पण त्यात घाल. आणि चटणी मीठ जरा त्यातच घालायचं शिजतानाच. म्हणजे चव लागते आणि हिंगपूड घालायची हळद जरा घालायची. आणि मग तेल चटणी मीठ मग लसूण आणि जिरं मोहरी कढीपत्ता घालून फोडणी चवील लागते.
हम अक्का मसूर करताय तुम्ही
आज करा की अ पास पास.
बास करा.
ह.
असुद्या असू दे गप्प बसा.
बास करा बास करा.
तचकरा.
हॅलो.
भांडण भांडण गावातल्या बायकांच.
हा हा.
काय करायचं शेजार शेजार राहतात आणि असं भांडतत शेतासाठी
काही काही नावत हम्म हम्.
काय चालय मग
काय नाही बा भांडी घसायची थोडी ह तिल्या डाळ घातल्या शिजायला भात केला आम करायचं. भाजी अका मसुरा कसा करत असा तुम्ही
दोन मिनिट हा अका मसुरा
हम
आ काम असल.
शिजवून आधी घेत
हा.
नंतर कांदा, टॅमॅटो, जिरं, मोहरी, कडीपत्ता घालून फोडणीे देत देतय.
हा हा. शिजून घ्याल. हा हा. ना.
तुम्ही कस करताय.
आम्ही पण तसच करतय वाफ देउन हे शिट्टच लावते मसुरा आणि कांदा वस्ती घालून चटणी मीठ घालून अस शिजवता ये. मरध राजसनकर ह ह जनावर काय बाहेर बनलायसा.
होय जनावरला हाहे अजून बाहेर बांधाय. ह जरा पावसाचं वातावरण झालंय जरा भाजी केली त्या भाजीवर पाणी मारायचं चालूये.
हा हा.
हा. तुमचं काय चाललंय मग आता जेवणाला सुरुवात पाणी कधी येते चावीला.
आमच्या ईथ पाणी एक टाम येत सकाळी येत किंवा संध्या आज सकाळ की उद्या सकाळी येत. म्हणजे सकाळी आलं तर संध्याकाळी येत ते असं कधी पण येत पाणी आमच्या इकड झरे येते ना पाण्याच्या हच्यावर असेल तर येत असल तर नसत येत असं होतय पाण्याच काय फ्री नाय. चला. कधी येत नाही अस असते.
अ् गबस म्हणा उगंच गावात राहायचं बास करा म्हणा दोघीसनी पण. कळव ना बाई.
हा बोल.
तुमच जनावर काय हाहेस.
जनावर काय नाही.
हा हा.
नाही आम्ही ना.
नाराळाची खोबऱ्याची वडी कशी करताय ओ तुम्ही ती.
खोबरे किवा खोबरे किसायच, आणि ओल खोबरं घ्यायचं. ते उष बारीक कीसायच त्यात गूळ को परत बिस्किटचा पुडा आणि तो घालत्यात. कोण कोण शंगदाण घालतय त्यात. भाजून कुठून. आणि ते गुळाात शिजवायचं चांगलं. गुळात काजूचे तुकडं घासतात बदमाचे तुकडं कोण कोण घासतात आणि मग एका प्लेटीला तेल लावायचं आणि त्याच्यावरती असं घालायचं आणि त्याला वाळवत ठेवायचं. वाळलं क नई मग हे करायचं. अ काढाय बघायच निघत्यात मग खायला घरातल्या घरात चांगल लागतंय
त्या त अ पार्ले बिस्किट पण घालतात ना
हम्म पार्ले घालत्यात की. पार्ले बिस्किटची बासुंदी पण करत्यात. पार्ले बिस्किट चवील लागते सगळ्यात हम्म पारले बिस्कीट दूध गरम करून त्यात पार्ले बिस्किट चा बारीक मुकना करून ह्यात खव्याची बर्फी घातली की बासुंदी होत्याती तयार. तिरीचवील लागतेया हम् बऱ्यात. तुम्ही काय काय करताय ना
भांडण काय मिटायल तयार न्हाय. ह
अम?
दोघी पण ऐकनायेत सांगून आलो एकदा मग आणि् काय हो शिजवलं तरी पण चारतय त्याला तव्या भाकरीच्या तव्या भाजल्या तरी पण चारतय
हा हा चांगलं लागतं
होय होय
ना ह आम्ही शिजवून खातोय भाजून कधी खात नाही सोडा. शिजवून खात. जड लागतं. हम्म. हम्म. म
कॉल हे करत आलाय, पाच मिनिटात करा घरला चाललोय.
चालते
हा